हो. हॅलो.
हॅलो.
हॅलो हा आवाज येत नाही जेवली?
हा जेवलो बघा.
जेवलीस? आम्ही पण आत्ताच जेवलो बाई आत्ताच जेवलो.
हम्म काय कराचं
काय नाही आता भांडी झाली. हॅलो!
हा बोला बोला.
आता जेऊन भांडी घासली. मग काय चाललंय?
हा
हॅलो!
करायचं हा चालेल का भांडी घासायची पण आत्ता जेवल
ह हा हा पोर झोपली
बर झोपाची झाली
आ....
अभ्यास चालू होत हा झोपायच माझं हॅलो
हा हा हा बोल बोल हा बोल की आवाज येत नाही.
याल याल
हॅलो.....
का बोला
हा हा ये रेंज हा हा मग काय कामाला चल जातीस काय
होय चाललोय की
वावा काय हाईट की
नमास आली
मग... आ...
अरे सकाळी शेळगावला गेलात काय म्हणालेव
हा हा गेलतो की गेलतो सकाळी चालली ती दोघ जण न मग म्हंटल आज जाऊन येऊया म्हंटले बोल्या मी आणि ही दोघं
गेलता हा हा दडलासा होय बरं झालं
तर काय बघून आलाव जरा वळीकती तोपर्यंत म्हंटलं बघून यायचं.
ह आम्ही गेलतो परवा ओळखत नव्हती.
आज ओळखती विचारलं ताई म्हणाली ही को ओळखलंसा काय तर ओळखलो माझं नाव सांगितली
होय पुनम च नाव सांगितली रडाय लागली ती तोंडाकड बघून
ह..... आता काय खायना म्हण दम हम आता लईच डाऊन झाले म्हणाल्यात फोन लावलेला आता हम डाऊन झाले तब्येत मला
होय एकदम थोरलीवानीच झाली.
होय आईसारखं झालं सेम आईचदिस मला पहिला बघितल्यावर आईची साठवण आली
होय गाऊन तीन घालून झोपलेली बाशिवली ती तशी ती दिसायला ती स्वाती के केस विचारायलती कशी दिसाल आलो दुपारी दोन वाजता येताना आम्ही एसटीने आलो खरं
होय मी जाणार का उद्या
उद्या जाणार काय
आम्ही जाऊन आलोय परवा दिवशी ह ह पोरांना सुट्टी ते दोन झंपर शनिवार रविवार जाऊन येतो आणि राहून येतो लेग आता फोन केलता... त्याने मना लागल्यान
होय काय खाईनाच झालीया नाही?
पाणि तेवढा प्यायली
होय ऑपरेशनचा ते हाय झालय व्यवस्थित खरं काय खाईना झालीये.
त्या तो पोरी ती रयलागाले नाही
हम्म त्यांना ती ते कधी ते हे सेवा करून घेतलेली माहिती
घेतलेले हम्म
ती कनी हे लाजायला लागली.
नाही. हो
हम्म त्याने जेवण बंद केली तिने उगाच सेवा करून घ्या ना कोईंच चेक करना मना
हम्म.
पाणी तेवढे पातळ काहीतरी होय. आणि तेच अंग सगळं दुखतेय काय माहितीय आरड
काय दुखते ना होय अचानक बरडत्या परवा गेलो रात्रभर झोपना आता आज सारखं हा करून आरडायच.
हो होय होय दुखत्या बाई आता झोपून झोपून. तब्येत एकदम पाक हाडच उरलीयात.
होय हाडाच हायत.
हम् व्हय व्हय एवढं कस काय ऑपरेशन होऊन किती एक महिना झाला ना?
होय? तुम्हाला परवा मी म्हंतलं नाय पंधरा दिवसच झाले पंधरा दिवस घरला परवा आलतो म्हणलं नाय झालंय म्हणून.
तेच की खरं एवढी पंधरा दिवसात एकदम तब्येत अशी हे झाली म्हणल्या वर हेच आहे.
हं
एकदम पाकच म्हणजे दिस हा
आग होत नाही बघ
तर काय काय चालतंय फिरतंय माणूस ख जेवतय तो तोपर्यंत म्हणायचं काय कवा होईल काय सांगता येत नाही.
ते तवर जाग्याला पडलकी काय नाय
होय. एकदम तब्येत हे झाली. अं आवाज नीट येत नाहीये. बाजर आलो घेऊन की. दुपारी अं भाजी तेन घेऊन आलो स्वयंपाक केला. आता जेवण भांडी तेन आवरल.
हम्म काही जाणार तुझ्या
होय उद्या जाणार ते रोप लावायचीय नवं गावाकड. आता पाऊस चालू झालाय, त्यानं रोप लावायची हाय.
हम्म.
म्हणून आता जाणार उद्या सकाळी जाणार आहेत लवकर. न्यायला आल्यात आता, सकाळी लवकर जाणार. आता एक पंधरा दिवस हा आल्यात आता दादा. आठ दहा दिवस तरी येत नाही आता परत.
आता झाल्याशिवाय कामं रानातली कुठली, याय काय घावतय?
होय. आता कुठले रोपा लावून झाल्याशिवाय आणि ते काही एकमेकाचे लावत्यात नाही. माणसं मिळत नाहीत गं.
होय होय, ते जेवण जेवण आणि करून घ्याय लागतंय नव्हं गं त्यांचं?
होय सकाळी हाय शेताला गेली की यांचं जेवण सगळं करून घेऊन जायाचं, दुपारी जेवायला ते देऊन मग. संध्याकाळी च्या सकाळी च्या त्याच्यातेच एक माणूस लागतंय.
हम्म.
म आता आवरूनच शेताचं येणार मग सगळं, तोपर्यंत पोरं हायत तिथं माझ्यापशी ठेऊन जाणार.
हा आणि सणाला आणि जायला पाहिजेत. नंतर काय सण आणि चालू झाले की आणि येरझाऱ्या होत्यात मग.
आणि होय मग आता गणपतीलाच की, म आता बाकी नाही जायची. ते खरं नागपंचमीला तेन काय कर
त्यांच हे सण असतं ना, बेंदूर तेन?
बेंदूर आता त्यांचा झाला की परवा, आता नाही आ आता त्यो कोकणा बेंदूर, हा. कर्नाटकी बेंदरी इथं आपल्या इथं असतोय, तवा त्यांचा असतूया.
व्हय आणि आपल्या राधानगरी चा बेंदूर ह्यो हाय नव्हं?
अं राधानगरीच्या बेंदर आता येणारा. त्यो पुढचा आता येतोय तो व. त्यो नसतोय त्यांचा. त्यो नसतोय.
मी पण पासून जाऊन आलो. अ मॅडमचा बड्डे होता, मग तिकडेच आमंत्रण आलतं म्हणजे
हां. अ कुठं गारमेंटच्या काय?
होय गारमेंटच्या.
हं मग गेलतंस काय?
मी तेवढे गेलतो होय नाही थोडा लांब, थोडा लांब हाय.
लांब हाय? हां हां हां. मग कितीला जातंय नऊला.
दहा साडे दहा अकरा कवा हुतंय, कवा आवरल तवा.
म्हणजे काय काय टायमिंग नसतंय काय?
टयमिंग नई, अंगावर हाय म्हणल्यावर टाइमिंग नाही.
नाही. तरी पण अंगाव असल तरी आता आम्ही मी पण जाय तो खरं. अंगाव असली की कसं या न तर नऊला या नाहीतर साडे नऊला या. नऊ ते सहा असं. म्हणजे टायमिंग ठेवतात म्हणून म
आमच्यात आहे की मंग टायमिंग दहा ला. तर बायका येत नाही साडे अकरा बाराला येतात.
आहेय आहे घरातला आवरूनच सगळे.
व्हय. घरात सगळं आवरून बाहेत एक अकरा अकराला कपडे उचल ब एक बार. झाला मग संध्याकाळी कसं उशिरा पर्यंत बसत्यात ओ सात पर्यंत. साडेसात पर्यंत बसत्यात ते मी नाही बा आम्ही लवकर जात त्यांनी नवकारला येतात मंग. पोरं आहेत
ते बरं पडतंय.
यायला पाहिजे. हम्म मी हा. मी दहा जातोय मग द साडे दहा ला जातोय सहा साडे
हम्म.
म्हणजे सुट्टीत म
हम् हम् पोर शाळेला तिथंच आहेत ना? हॅलो.
शा स्कूल ला आता इकडं वा स्कुल.
हा हा ह ह ते कायतीन तर रिझर्ट लागला काय ते स्कॉलरशिपचा?
लागला. सांगला पास झाल्यात खरं नंबरच असे येईल.
नंबर आले नाहीत काय किती टक्के पडलेत?
हो. एकट्याला पडल्यात आठेचाळीस टक्के काहीतरी. एकशे म्हणजे एकशे अडुसष्ट आणि एकशे अडतीस पडल्यात.
हम हम ह. अजून मुद्राच आमच्या लागला नाही.
मुद्राच वेळाने पेपर झालाय नाही.
हम्म मुद्रांचा वेळाने झालाय. बारकं जातंय की. ते सकाळी दहा ते एक आहे दहा ते एक.
व्हय?
हा जातोय दहाला नेऊन सोडतोय बसतोय काय नाही. आता खेळ घोड्या बिड्या हायत खेळून टायमिंग पास होतोय. त्यांचा एवढा अभ्यास कुठला अजून. जरा जरा शिकवायला लागलेत आता.
नाही शाळेत बसलं तरी ते एवढं बास आहे. एक एक पोरं जात नाहीत नाही रडत्यात जायला.
हम्म. त्यामुळे हे नाही. हे जरा सुरुवातीला रडत आठ दिवस. त्यानंतर काय नाही. हे जा बसायला आलाय.
चालेल ताई गेली वाटतं काल.
काल गिलती होय सविता म्हणती कि काल गिलती गिलती.
हा.
हम ह ठेऊ का म?
बारकं, हा आठ नऊ.
ह ना.